हॅलो
हॅलो
हा आवाज येत आहे का
हा येत येतो
हां बोलाक
हा ते बारा मिनिटांनी आपोआप कट होते फोन
हा हो
हा आणि काय मग
काय नाही
हा हा आता मुलं किती कितीला येतात
संध्याकाळी सहा वाजता
हा हा मग आल्यानंतर आणि काय त्यांना
हा मग आल्यावर मग काहीतरी चहा चपाती खातात चहा बिस्किट खातात नाहीतर मी काहीतरी करून द्यायचं मग
हा आमचं पण तसच हाय आता या लहान आलेलाना आता झोपवायला लागतय
हा शाळेत काय तर टिफिन खावण्या भात नाही काहीतरी
हा ते खाऊन येतात
हां हां
हम्म
मग काय साडी तेन नवीन काय वट पौर्णिमाला घेतलासा काय नाही
वट्ट पौर्णिमेला ह्या वर्षी घेतली नव्हती ह्या वर्षी कस ते अधिक महिण्यात अधिक महिन्यात मम्मीने घेतलेली ना
हा हा
हा तीच मग घेतली तुम्ही घेतला काय नवीन
आमच्यात नाही पूजत
वाट पूर्णिमा नाही
नाही पूजत तिथं म्हणजे आम्ही जैनाच हाय
हा असं हाय काय
हा मग जैनाच्या मध्ये जास्त कोण जात नाही मग ते पुढ गल्लीतलीच आम्ही म्हणजे मी म्हटलं जायच म्हणून पण इथलं हा हाऊस पण होते पण मला आवडतय पण तसं
हा
पण आमच्या इथं कोण जात नाही ना मण ते कसं होतंय ही नवीन काय शोध लावली
तसं आपल्याच होणार थोडा ते पूर्वीच्या बायकांना काय
हा मग माझे सासूच त्यांचं काही नाही आहे त म्हणजे चुलत सासू काही नाही आहे पण आमच्या गल्लीतच मुला मुळात आमच्या गल्लीतच कोण जात नाहीय
त्या पूर्ण गल्ली जैनाचीच आहे काय
हा पूर्ण पूर्ण गाव म्हणजे गाव पूर्ण जैनांचेच आहेत मग जसं बाहेरचे येऊन हा राहिलेले ते आहेत कणी मग त्या एकमेक एकमेक असे कोणत जातात पण छान वाटतं ते जायला करायला मग मी जात हो मग आम्ही जाते पण पूजा तेन असं कधी करत नाहीत
हा हा हा
ते छान वाटते खरं मला पुूजाला करायल ते माझ्या माहेरी माहेरी गेले होते ना
हा
त्यावेेळेस केले होते एक दोन वेळा केले होते मला आवडतं ते छान वाटतंय खरं करायला हम् पण आ अधिक महिन्यात मम्मीला साडी करायची असते ना आईला करायची असत्या ना
अधिक महिन्यात आधी पूर्वी हे ह्या वर्षी आले मम्मीला करायचं पण पूर्वीपासून आप आपलं काय हे हाय जावयाला लेक लेकीला करायच असतंय जावायला वाण देतात माहित असेल... हा मग तसं लेकीला पण साडी वगैरे घेतात ना
हां हां
हा मग तसच घेतलेलं जावईला काय केलं नाही कपडेच फक्त घेतले या वर्षी आता जावाई जुन झालाय पहिले एक दोन वर्ष घेतलं
हा ते रिवाज नवीन होते का त्या वेळेस
हा नवीन होते आता तिसरा होता हा आमचा अधिक महिना
हा हा आता जुन झालंय काय? हा हा लग्न होऊन तिसऱ्या वर्ष चालू हाय काय
हा आता म्हणजे अधिक महिन्याला तिसरा म अधिक महिना नऊ वर्ष दहा वर्ष झाली
हा हा
हा तीन तीन वर्षांने अधिक महिना येत ना
हा हा ह
हम्म
आमच्यात पण तसं काय म्हणजे एकदा दोनदा दोन दोन झालं होता आता काय केलंच नाही अ पहिल्यांदा अस बोलून करून अस आरन केलं होत दुसऱ्यांदा ब्रेसलेट दिलं होतं
हा आमच्यात पहिल्यांदा ब्रेसलेट दिलत हम् दुसऱ्यांदा ते न्यवदाचं केळीचं पन नसत का ते
हा हा
ते दिल तर त्यात भरून ते अनारसेी लागत अनारसी हम्म अनारसे भरून ते केलेलं या वर्षी का हेच केलं ओटी घातली मला साडी वगैरे मला घ त्यां ना कपडे
हा हा
हम्म
मग मम्मीला काय सगळं मेकअपचं त्यांनी घेऊन गेला होतासा काय नुसतं आहे तेवढंच
हा ते मेकअपच असं काय थोडा गजरा टिकली सिंदूर पावडर बाहेच की नाही हारसा हम्म आणि साडी घेतलीलीी हा
मग आमच्यात काय म्हणाला आले अ लेखीन म्हणजे साईला असं केलं नाण कन्यादान म्हणून असं केलेलं परत वटी काय व काही करायचं नाही म्हणताना मलाच पैसे दिले होते
हा
हा म्हणजे असवटी परत करायचं नाही म्हणा आईन असं त्यावेेळेस मग त्यात मग आता हा परत तस काय देऊ म्हणताना मग खायला थोडं घरात केले हो ते दिले आणि किती दोन हजार रुपये का तर दिले होते मुलासनी काय तर खायला घे म्हणून
हा हां
हा
असते काय करण ना भन भन काहीतरी यायला लागले
खूप खातर नवीन नवीन येत
ट्रेंडिंग लाही चालय इंस्टा मुळ का नाही जास्तच व्हायला लागलय एखाद्याला होत नसल तर काय करणार सांगा परिस्थिती नसली तर एकेकाला तीन तीन चार चार मुली असल्या त्यांना काय करायचं
हा हो ते पण आहे आणि आता तर सोनच चांदी घेण्यासारखं पण आता काही नाही
काय नाही होय जोडवी घ्यायला गेली तर बघितलं ह्या वर्षी रेट आहे
होय आणि आता घ्यायलाच पाहिजे अधिक महिन्यात
अधिक महिना होय ते काय जोडवी अधिक महिन्याच्या निमित्तानंच होत ते आपण आधी मध कधी घेतच नाही
हा मग जोडवी घेतला तुझ
म घेतली के मम्मीनच घेतली हम्म तिकडे गेलेलंऊ ना
हा हा हा हा मम् ममी पण घेत हा
मी पण जोडवी घेतली पण पहिजण काय घ्यायचं झाले नाही रेट बघूनच घ्याय झालं नाही.
पैंजण मी दिवाळीला घेतली ना. हा.
मग आणि काय.
आणि काय नाही बघा.
म आता झोपत असेल.
हा आता त्याला झोपवायचं
हा हा.
हम्म तो येतो चारला मग आल्यानंतर चहा वगैरे त्याला द्यायचं. अच्छा हम्म.
आता जर पाऊस थांबला असेलय हाय ना.
पाऊस थांबलाय आता अठ दहा दिवस झाला पाऊसच नाहीये तर पाहिजे पाऊस पण पाऊस नाही. पूर येते आम इकडे एवढ्या आमच्या इकडे य नाही आमच्या गावात येतय पण इकड नाही येत तुमच्यात येतं.
हा हा आमच्या इथं पण येत नाही पूर.
हा हा.
म्हणजे असं बाहेरगावी म्हणजे असं आमच्या इथ उभारलं ना म्हणजे ह्याच्यावर गच्चीवर ते पण दिसतयस पा पूर आलेला आहे पण आमच्या इथे येत नाही. हा.
हो लय नुकसान होतंय पूर आल की.
पुरामुळे होय नदी शेजारी जे गाव असणार आहे घर असणाऱ्यांच नुकसान होते हम्म.
आता नवीन आणि परत त्यांंच सगळं सुरुवात करायचं नुकसान नुकसान होतं ते खूपच लई
हम्म किती मदत केली तरी किती करणार आहेत मदत पण
हा तेच कि.
पण असं घर सगळं ओलं झालेलं असतंय काहीतरी भिजलेले असत काय म्हणून ह्या जनावर असत्या एक एकाचे ते मध्ये ह होय. तिथं बाहेरगावी मध्ये पण पुर आलं होतं तर दोन तीन वर्षाच्या मागं तर आमच्या इथं आम्ही म्हणजे जे जागा आहे घराच्या मागे तर जनावर तर आणून बांधलेली त्यां सांगत होत खूप नुकसान झाल त कधी त्यांनी कधी म्हणजे जनावरांसनी चारा टाकायला आले ना सांगणार रडत तर ते पुरुष असून ते कस तर वाटायचं ते हा. एक एक लोक पाणी बघायला म्हणून चांगलं म्हणजे मजा करायला जातात. हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हा आवाज येतोय काय.
येतय की तुम्हाला येत नव्हता.
हा तुमचा आवाज येत नव्हता.
हा हा हा आता आला.
हा आला आता.
हा
तुमचा आवाज आहे की नाही माझी एक मैत्रिण होती सेम तीझ्यासारखा आवाज आहे
ह ह होय का
होय असं वाटत तुच्या तुझ्याशीच मी बोलायला आले
तसच समजा ह हा
मग
तिचं नाव पूजा होतं हा सेम तिचं सेमती आवाज अत तसचं आहे असं वाटत
हा ह
आणि काय मग तुमही दुपारी झोपत ना सांग
आता जरा झोपायच की
हा मुलासोबत हो तर जरी नाही सकाळी सकाळ लवकर उठाव लागत असेल
होय त साडेसहा सात ला ल लवकर नाही तुम्ही उठत असणार
तरी मुलग्याचा क्लास असत ना सकाळी
हा
साडेपाच ला उठायला लागतय
हम्म हम् मज गप
नाही दुपारी आता तरी चालू झाल्यापासून तर दुपारी झोपायच्याच बंद झालाय
हो
ह
कसे माहितीय काय दुपारी झोपाच्या टायमिंगला ना सगळी काम उरून बसले असतात नाही
सगळे आत्ताच फ्री असतातो ह्या वेळेच फ्री असतात
हा आता फ्री असतात आणि आता आहेना मग कस जॉईन झालंय त्यापासून झोपायच बंद झा तर ए अर्धा तास जर असं झोपते पण झोप लागत नाही हा होय
वीस पंचवीस मिनिटं जातात
हा
आणि का
आणि काय नाही ब आता बघायचं झोप तरी आला लि
जराचं झोपायचंय का
हा हो सकाळी त जी क्लास असते हा होय मग सकाळी क रविवारी विश्रांती असते सकाळी लवकर उठ नाही रविवारी
हा
पण आता रोज सर लकर उठायला लागत ज कला म्हणजे तू करून उठवून तर जायला पाहिजे आणि पहिला कसच अ म्हज थंडीमध्येध्ये कसं जास् मुलं झोपायला बघतात लवकर उठायला बघत नाही त्यांना उठवण्याचाच अर्धताच जाते
हा होय नको वाटतं उठवायला
हा मग आता काय करायचं क्लास आहे स्कॉलरशिपला बसवलंय
चौथीची काय
आ नाही सातवीच
हा हा आमची चौथी स्कॉलरशिप झाली हा गेल्या वर्षी
हा हा मुलगीला आहे चौथीला पण तिला स्कॉलरशिपला कसं तिचं शा गा म्हणजे अ शाळा लांब आहे मग ते प्रवास करून ते ज कर त्यां पूर्ण त व्हाला लातो मला दोन बसली ती पण तिला लोड व्हायला आलं क्लास टेन मग ती जमना म्हणताना तिला नकोच म्हंटलं मग
हा हा हा
मग त क्लासमध्ये तिला जायला वेळ मिळना बस ना म्हणताना मम्मीच म्हटलं ते मग ते समजाल तर पहिजसे किती
होय होय
हा म्हणता मग हे राहदच म्हंटलं त्याला आणि ते कसं सकाळी जाणार साडेनऊ नऊ वाजता आणि संध्याकाळी यायला वेळ होणार मग ते अभ्यास शाळेतला अभ्यास करणार का घरचा अभ्यास करणार असं होणार ना ते
पडते बोला ना
हा लोड पडतय मग तिथल्या ति जवळ असलं की घरी जाऊन अभ्यास करायला वेळ मिळत घरलाच यायला सहा हा घरला यायला सहा वाजते मी येऊन जरा बसायचं करायचं मी आता आलोय की जर दम माईक नाही मासं चालू होतय
होय पोरांचा